हॅलो! काय ग? हॅलो! हॅलो! कुठं गायब झाली काय माहित. काय गं काय करते? काय करते? काय नाही नाही बसली तू? मी बसलेे, जेवली का? हा झालं जेवण इतक्यातच. काय खाल्लं? वांग्याची भाजी खाल्ली, तू काय खाल्लं? मी कांद्याची भाजी. हा का! काय करते? काही नाही. आता हे काय पापड बनवायची. तू काय करती? इकडं मळ्यात येईली, गोठ्याव बसले. हो का! पाणी पाजायचं होतं म्हशीना म्हणून- हॅलो. हीड मी. पोरघरीय का? हा. सात आठ मिनिटं झाले. अजून दोन मिनिटं बोलतच. मणुसोबत. नाहीच ना म आई. किती किती झाले तुझे पूर्ण? किती बाकी अजून? पाच बाकीय. पाच बाकीच्या. बाबो. माहे तीनच बाकी राहिले आता. ह. म्हणून. हम्म. काम आवरले का? हा काम आवरले. मळ्यात काय कामं चालूय दुसरी? मळ्यात काय आता कोबी लावली. ह. उद्या परवा आठा परत, निदायला लागल ती. हा का? हम्म. माणस? माणसं बोलवायला लागल आता. ह गावातलीस का? गिर गिरणार आणत्या? नाही तिकडन आनता गीरणार वरुन. हम्म काय उन लईये घेव्हा माणसान कुनच काढू. हा हा. पोर कुठय? त्या गेल्या शाळेत. ए आज सुट्टीय घरीचे त्या. तरी बायेरे. त्यांच काही नाही. राहता त्या घरी. हम्म म आता. बाकी? बाकी काही नाही. बसले होते असच ईथ. बाकीचे सगळे हाये घरी. थोड्या वेळानी गोठा धुवायला लागल. चालीय आता त्याचीच तयारी. थोडावेळानी मोटर चालू कर देवा करून.
बाई. हॅलो.
हॅलो. ममी ममी जलदी काय ग? हॅलो.
हॅलो. काय करू मी आता सांगा. मॅडम त लय चिडलेय.
काय झालं?
मॅडम ऐकलं का बोलण?
काय? नाही.
हॅलो.
हॅलो. नाही.
बोलन ऐकलं नाही का मॅडमचं तुम्ही?
नाही ना बाई. तू होल्ड व टाकला होता.
असं होतं का? तुम्हाला ऐकून नाही गेलं का म्हणजे? अरे मॅडम लई चिडल्याय बापरे.
काबर?
मला म्हणे सगळं काम तू एकटीच करते काय? तिला काय झालं करायला? मी कस काय पेमेट काढू? पणास साठ हजार रुपये? मला त अस टेन्शन आलय. तीला तीला म ती म्हणशील का, मॅडमला तूच सांगितलं. अस होईल. मला अस टेन्शन आलंय आता.
हां एक मिन्ट थाम.
थांब एक मिन्ट.
अगं
हम्म
धा मिन्ट झाले. काम
मी काय करू माझहे